हॅलो हा काय करताय
येतोय ना
हॅलो,
आबा
हा येतोय येतोय बोला, माझा येतोय? क्या
हो ना
हॅलो,
हॅलो
माझा येत नाही का,
हो तुमच
हा हा ठीक आहे काय करताय?
काय नाही झालं जेवण आता, तुमचं झालं जेवण?
आमच अजून नाही अजून न नाही थोड्या वेळान न होणार आहे तुमचे
झाल सगळ आधारें
हा लवकर आवरताय‌ वाटत तुमचा
हो आम्हाला सवय आहे. म्हणजे आवरून झोपत नाही कोणी लवकर पण जेवण खाऊन नऊला सगळं आवरून जातो भांडी
हा हा लाव पर बरं आहे ना लवकर जेवण वगैरे होतं मनल्यावर
हा तेच ना मुलं मुलांना शाळेत जायचं असतं ना मग लवकर आवरुन घेत
हा हा हा आमचे कसे मिस्टर लेट नं येतात ना मग लेटनच जेवण होतय चा
हो हो होय आमचे सगळे लवकर येतात तनी लव जेवानाची सवय ना सगळ्यांना
उठाव लागत असेल हां बाकी काय? आणि
बाकी काय नाही
बाकी काय? नाही बघा तुमचं काय चाललंय? मग बाकी
चार झालेत
हॅलो
हॅलो
हां इथं स्कूल सुरू झाल्या आमच्याकडं
हॅलो आवाज येतोय तुम
हां मला येतो तुम्हाला येत नाही का? माझा आवाज
हां थोडा कमी येतोय आवाज तुमचा
हां म्हटलं आमच्याकडे स्कूल सुरू झाल्यात तुमच्याकडे झाल्या का?
अजून नाही आमच्यात पंधरा तारखेनंतर चालू होतील
हां
हां तुमच्याकडे लव कर चालू झाले हां हां हां अजून सुट्ट्या बाकी आहेत मुलांच्या
आमच्या आसपास चालू झाले आहेत
हो मग कुठे गावी वगैरे गेला नव्हता का?
हां गेलो होतो ना माहेरी जाऊन आलो
हां हां हां
आठ दहा दिवस तुम्ही आल्या का जाऊन?
हो आम्ही पण आले गावाहून यात्रा वगैरे, लग्न वगैरे होती.
हां
हां हां हां तुमच्याकडे आंबे वगैरे आहेत काय?
हो आहेत ना तुमच्याकडे आमच्याकड आंबे
हां हां हां म्हणजे तुमचे स्वतःचे आहेत की, म्हणजे असे बाजारातून घ्यावे लागतात
नाही नाही स्वतःची पण आहे आणि ह
हां हां म या
सकाळचे थोडे लेट आहे अ बरी हाईस त्याची
आंब्याची आहेत.
हां
हो आम्र आम्र तिकड स करता की नाही
हा
हा हा हा
हा
असं अडक हॅलो
आता आता येतोय का?
हा आता येतं ते थोडा हा हा नेटवर्क नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे होत असेल
हा असं आता येत हा येतो अहो व्यवस्थित ऐकू
हा हा म्हणजे तुमचाच येत नाही म्हणजे जास्त आवाज मोठा असत
हा ना तुमच्याकडे कसेत आंबे? कसे ते म्हटलं
आमच्या इकडं आम्ही असे आमचे आमचे घरगुती नाही आहेत आंबे बाजारातूनच घेत हो
तुमच्या घरीच हाय का बाग?
हो घरी घरीये बाग नाहीये असे झाड येत आठ दहा आणि आ म्हणजे विकतचे पण घेत आम्ही खाण्यापुरतीच झाडं लावलेली असं
हा हा मग तुम्ही लोण वगैरे घातलेत का?
हो हो हो हो हो ना लोनचा घातला ना लोणचं घात
हा हा हा आ आत्ताच ते आंब्यांचं लोणचे कैरीच ते सगळं काय काय पापड वगैरे ते बनवतात ना.
हा आम्ही करतो ना यावर्षी नाय केलय. दरवर्षी करतो की आंब्याचे पा हा ते आम पापड बनवतोच की मी कधी कधी
हा हा आम्ही नाही कधी बनवले असे ऐकूनच माहिती तुम्ही बनवताय का?
हो
कसं बनवता?
अ आपण पायाला कसं शिजून ठेवतो. पन्ह करायला कसं शिजवतो हा तसंच शिजवाय तसंच शिजवायचा
म्हणजे हा
मग त्याच्यामध्ये साखर घालाय हो हो असे धून घ्यायचं पण्यासारखं आणि त्याच्या मधे सा तर घालायची.
हा
आता आटत वाटत आला नां काल एक डोसा वाळवण सावलीलाच वाळवायचे.
हा
हॅलो
हॅलो येतोय का आवाज हॅलो हॅलो
हॅलो हा बोला ना
हा व वर्षभर राहतात म्हटलं तसं ते बनवून ठेवलं का फक्त सावलीत वाळवावं लागतं
हा हा म्हणजे ते उन्हात वा उन्हात जास्त वाळवायचं नाही
नाही नाही नाही ते सावलीतच वाळवतात.
हा हा हा चांगलंय ना तुम्हाला काय काहीतरी बनवता येते
आ आता तु
हा म्हणजे आमच्या इकडे म्हणजे ते आम पापड वगैरे काही बनवत नाहीत ना, त्याच्यामुळे एवढे काही माहित नाही आम्हाला
हम्
म्हणजे आमरस वेगैरे आम्ही बनवतो तोवे
हा दुसरं काय बनवतात बाकीच?
अजून त्याचे ते कैरी असते त्याचे त्याच्यात अ मीठ मसाला वेगेरे घालून अ तात्पुरते लोणचे बनवतात ते दररोज खाण्यासाठी म्हणजे आपण एक दोन दिवस खाऊ शकतोय असं ते बनवून अ आ ते परत आपण आंबे अ कट करून आपण ते अ सुकवतो ना उन्हात सुकवून ठेवून आपण अ पावसात खाऊ शकतो असं एवढच पण होत एवढं जास्त वेळ आम्हाला माहित नाईत पदार्थ आ हा तुम्ही अजून काय काय बनवताय?
प्रण पाऊल
मुरांबा हा हा आ
हॅलो